हॅलो हां मॅम फ्री आहात तुम्ही?
फ्री आहे आम्ही
अं तर मॅम मला तुम्ही त्याबद्दल तुमच्या सोबत खाद्य पदार्थ या विषयावर बोलायचे आहे. तर आपण बोलू शकतो का हो हो ठीक आहे ओके तर मॅडम अं मजे हे खाद्य पदार्थ हे मानव वाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. अन्नाशिवाय माणूस जगू शकत. अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. तसेच म्हणजे आप आपण बोलतोच की एकवीस दिवस लईतले जगू शकतो त्यानंतर पाणी आणि अन्न ते म्हणजे मानवाच्या मलभूत गरजा हे अन्न, वस्त्र, निवारा हे तीन आहेत शिवाय आता आरोग्य आणि शिक्षण आरोग्य देखील हे महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर शिक्षण देखील तसेच खाद्यपदार्थ त्याच्यामधे आपल्या शरीर म्हणजे खाद्य पदार्थामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते काम करण्याची शक्ता शक्ती मिळते. पॉवर आपल्याला प्राप्त होते तसेच आपल्या संस्कृतीत अन्न हे पण पूर्ण ब्रम्ह असे देखील म्हटले जाते
हो अन्न हे खरोखरच पूर्णबम आहे आणि हा बोला बोला तुम्ही तुमचं पहिला होऊ दे मग आपण डिस्कशन करूया
ओ ओके वय मी मला तुम्हालाच क्वेशन करायचां होता की आपण अन्न अन्न करत असताना प्रथम आपण अन्न पुन्हा देवीला म्हणजे अन्न वाहतो. कारण हे अन्न हे पूर्णब्रम्ह असत ते सर्वांच्या घरात अन्न असणे गरजेचे आहे. आणि अ आण्णाशिवाय माणूस जगू शकत नई वेगवेगळे खाद्य पदार्थ आपल्या जीवनात म्हणजे अन्न वेगवेगळे फास्ट फूड बाहेरचे पिझ्झा, बर्गर, पोळी, चपाती, भात काही पौष्टिक तर काही जे असे फास्ट फूड सारखे पदार्थ आपल्या आयुष्यात आहेत तर तुमचा आवडता खाद्यपदार्थ कोणता मॅम?
अ माझा आवडता खाद्यपदार्थ म्हणजे अ इडली. मला इडली खूप म्हणजे खूप आवडते अ ती शरीराला पौष्टिक पण आहे आणि जास्त म्हणजे पायसी नाहीये किंवा तेलखट नाहीये, तिखट नाही आहे आन जी अ आणि इडली पासून आपल्याला पोषकतत्व तत्व सुद्धा मिळतात त्यामुळे मला इडडी खूप म्हणजे खूप आवडते म्हणजे असे अनेक पदार्थ आवडतात पण जास्तीत जास्त मला पदार्थांमध्ये इडली खूप आवडते इडली साऊथ इंडियन जे पदार्थ आहे ते मला खूप म्हणजे खूप आवडतात. अ आणि त्याच्याबरोबर ती म्हणजे खोबऱ्याची चटणी केली जाते
हो ती देखील पौस्टिक चविष्ट टेस्टी देख असते तसेच मी असं ऐकलं आहे की मॅडम इडली ही डायटंगसाठी म्हणे इन्फॉमेशन डोन्ट वरी म्हणजे थोडीफार इन्फॉर्मेशन मला देखील आहे इतकीही डायटंगला देखील चांगले असते. त्यात काही म्हणजे तेलगट ते तो पदार्थ नस
हा तुम्ही म्हणताय की बाबा हा कि डायटिंगसाठी इडली खूप मजे महत्वाची असते किंवा इडली नुसत जरी खाल्लं तरी एक आपल्याला भूक लागत नाही पुन्हा लव आणि डायटिंग कॅलरीज सुद्धा जास्त त्या म्हणजे वेट लस करणाऱ्या लोकांसाठी इडली खूप म्हणजे खूप चांगली असते. आणि त्यांना कॅलरी बंद करण्या साठी इडली मदद करते किंवा कारली बंद करण्या कॅलरीज वापरत नाहीत जास्त पण इडलीमध्ये कॅ नसतात त्यामुळे इडली वेट लॉस होण्यासाठी खूप अ चांगली असते
हा म्हणजे तेलगट नसून ते वाफवलेला पदार्थ आहे. ज्याच्यामध्ये झिरो कॅलरीज ह हाय प्रोटीन मध्ये लिहितय हा त्यामुळे त्या आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी चांगले आहेत. तसेच शक्ती मिळते कार्य करण्याची बोलण्याची म्हणजे ऊर्जा वगैरे पौष्टिक आपल्या शरीराला प्राप्त होतात तर इडलीची रेसिपी तुम्ही सांगू शक चाल
हो नक्कीच इडली म्हणजे आपण ज्या वेळेला इडली करतो म्हणजे आदल्या दिवशी सकाळी अकरा बारा वाजता आपण तांदूळ त्यामध्ये उडी डाळ पोहे बत हरभऱ्याचे डाळ मेथीचे दाणे हे सगळं घालून करू शकत किंवा अनेक डाळी म्हणजे सगळ्या डाळी मिक्स करून त्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ म्हणजे त्याच मापाने उडदाची डाळ घालून अ भिजवून ठेवायच सकाळी आणि नंतर संध्याकाळी तीच बारीक करून रात्रभर भिजत घालायची आणि नंतर अ नंतर सका काही उठल्या छान मऊल उचल छान म्हणजे छान एकदम चविष्ट इडल्या होतात आणि त्यात जास्त पौष्टिक पण असतात आणि त्यात कुठलेच म्हणजे कॅलरीज पण नसतात.
हो मी असं ऐकले की रव्याची देखील इडली असते. रव्याची इडली डायटिंगसाठीठी म्हणजे हां म्हणजे ती चांगली का अस तांदळापासून बनलेली इडली चांगली खाण्यासाठी?
तसं म्हणाय गेलं तर तांदळापासून बनलेली इडली चांगली रव्यापासून पण आहे पण तांदळापासून केलेली इडली जास्त करून चांगली कारण त्यात सगळ्या डाळी असतात. रव्यात आपण कुठे डाळ घालू शकत नाही हा हा कड धान्य हा पूर्ण डाळी असतात त्याच्यामुळे ती पौष्टिक पण असते आणि चविष्ट पण असते पण रव्याच म्हटलं तर रव्याची इडली बोल जर अं खाल्ली तर त्यात पण कॅलरीज कमीच असतात पण अं अं हया तांदळाच्या मानान तांदळाच्या मानापेक्षा अ रव्याच्या याच्यात कॅलरीज जास्त असतात म्हणजे अ तांदूळ झिरो कॅलरीज असते पण अ रव्यात कॅलरीज असतात त्यात त्या लवकर बर्न होत नाही किंवा ते पचायल्या सुद्धा जड असतात. रव्याच्या ईडल्या पण
दूध हे पचायला हाल
हलके असते इडली तांदळाची इडली पचायला पण हलकी असते पौष्टिक पण असते ह पण दोन्ही पण इडल्या चविष्ट आणि कॅलरीज थोड्या कमी अस
ओके तुमची आवड ती इडली खूप छान वाटली रेसिपी देखील छान वाटली. तर मॅम म्हणजे आजच्या या युगात तरुणाच्या युगात तरुणाच्या युगात फास्ट पुढचे प्रमाण वाढले आहे इडली सारखे पदार्थ खूप कमी प्रमाणात म्हणजे कमी प्रमाण झालेले आहेत. हा आज म्हणजे मै हा हा शरीरासाठी थोडा म्हणजे पौष्टिक नहीये.
पौष्टिक नाही हे बरोबर आहे हा हा पण लोकांच कस हे माहित आहे का हा जास्त करून ते तिखट तिखट अ आणि चमचमीत ज जिबचेचोचले अं जिबचेचोचले जर हा पुरवण्यासाठी आपणना अशा पौष्टिक खाण्या ऐवजी आपण जास्त करून अ जात त म्हणजे तेलखट तिखट स्पायसी आणि अ अछा च चमचमीत पदार्थ हा क्रि ते खाण्या पदार्थ खाण्यासाठी आपण जाऊ समोसा वडापाव असा आ अन्न पदार्थ पिझ्झा बर्गर अं सँडविच अशा पदार्थ त्यांच्याकडे वळतो पण त्यातून आपल्याला हेच कर त्यातून आपल्याला काही घेता येत म्हणजे आपल्या शरीराला काही मिळत नाही. त्यामुळं आपल्या आप आपुण आज आज आज आजच्या या पिढीने जास्त करून पौष्टिक अन्न स सेवन केलं पाहिजे आपल्या शरीराची चांगली काळजी घेतली पाहिजे रोज नियमित व्यायाम केला पाहिजे आणि पौष्टिक अन्न म्हणजे काय रोजच जे भाजी भाकरी चपाती वरण हे जे काय अन्न आहे ते आपण सेवन केल्या पाहिजे कधी तर आपण स्पायसी अं आपलं ज्यावेळेला खरंच खर खरोखर जिबेचे चोचले पुरवायचे असेल तर कधी तर खाणं योग्य आहे पण रोज रोज जे खातात त्याच्या साठी खूप म्हणजे खूप हानी म्हणजे अस जे स्पाइसी पदार्थ आहेत रोज खातात ना लोक त्यांच्यासाठी खूप हानिकक आहेत मला असे वाटत कारण पिझ्झा बर्गरमध्ये खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मैदा वाप वापरला जातो आणि त्यामुळे आपल्याला काय होत पोट ते पिझ्झा बर्गर अ जड जड त्यामुळे ते पचण्यासाठी खूप म्हणजे खूप जड असतं मग त्यात मग पोटगच्च होणे मग आपण पुन्हा इनो पितो मग पुन्हा सोडा पितो त्यामुळे सुद्धा आपल्याला मग आणि मग आणि त्रास होतो मग ते हे असं करण्यापेक्षा किंवा या पदार्थात न खाल्लेच बर ना रोज रोज न खाललेल बर कधी तर बाबा ठीक आहे पण रोज न या पदार्थाच सेवन करायला नको हेच माझं मत आहे.
हो बरोबर आहे. अ आजच्या युगाला समजायला म्हणजे आजच्या काळातील तरुण पिढीला हे समजायला हवे. खूप छान इन्फॉर्मेशन दिली तसेच माझे आवडते खाद्यपदार् बिर्याणी आहे बिर्याणीमध्ये चिकन असते त्यामध्ये प्रोटीन असते त्यामुळे ते देखी
हो तुमची सुद्धा आवड खूप म्हणजे खूप छान आहे आणि तुम्हाला खुप मोठा म्हणजे चांगला पदार्थ आवडतो जेणेकरून बिर्याणीत हा तुम्ही म्हणता तसं पौष्टिक मिळत तत्व मिळत कारण का त्यात चिकनमध्ये यात प्रोटीन आणि भात भात म्हणजे पचायला जड अस तो म्हणजे हलका असतो त्यामुळे दोन्हीच कॉम्बिनेशन चांगलंय चिकन थोडं जड असतं म्हणजे पच पचण्यासाठी जड होतं पण दोन्हीचं हा हो हो आणि हा बरोबर आहे. बरोबर आहे आणि कसं आपण त्याच्या बरोबर लिंबू वगैरे घेतो लिंबू घातल्यामुळ आपल्याला ते पच हलकं होतं
हो आपल्या आहारात लिंबू हा रोजच्या जेवणात
हा असलाच पाहिजे हा लिंबूच हा खरोखर लिंबू रोज जर जर एका रोज लिंबाचं सेवन आपण केलं तर आपल्या कमीत कमी जवळ जव कमीत कमी दोन ते तीन कॅलरीज नष्ट होतात. आपण रोज जर म्हणजे एका लिंबाच सेवन हा सेवन केलं तर आपण जेवताना किंवा सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात ना हा सी हा
आहे ना ते आपल्याला लिंबू मधून मिळते लिंबू संत्री असे वेगवेगळे हा फळा ते सेवन केलास आरोग्य निरोगी राहते.
हा एक लिंबूमुळे तीन कॅलरीज आपल्या फक्त नष्ट होऊ शकतात एका लिंबूमुळे आणि जास्तीत जास्त आपण फळांचा सुद्धा सेवन केलं पाहिजे नंतर आठवड्यातून म्हणजे आपल्याला रोज जर खाण शक्य नसेल बाबा आपण धावपळीत आहोत तर निदान आठवड्यातून किंवा दोन चार दिवसांनंतर एखांद सफरचंद किंवा एखांदी केळी असं फिरता फिरता आपण फिरता फिरता खाऊ शकतो ड्राय फ्रूटस
ते असं बोलतात ना की, रोज एक सफरचंद खावा आणि डॉक् र पासून दूर राहा सफरचंद हे शरीरासाठी कोणत्याही आजाराला ह की सफरचंद हा असा म्हणजे असे फळ आहे जे कोणत्याही रोगावर काम करते म्हणजे सफरचंद हा कुठल्याच रोगावर खाऊ नका असे सांगितले जात नाही सांगितले जात नाही सपोज ऍपल हे सर्व रोगांवर चालणारे त्याची पेस्ट करा त्य ज्यूस करा ते तसे स्लाइस बनवून खावा.
हो काही करा पण आपल्याला ते पौष्टिकच आहे. आणि एक दररोज आपण स पुसंत खाल्ले तर आपल्याला आ म्हणजे अ कुठलेच आजार होत नाहीत. आपल्यानी त्या एका सफरचंद मध्ये खूप म्हणजे खूप. ताकद असते आणि किती कितीतरी तास आपण फक्त एक सफरचंद खाल्ल दिवसात आठवड्यातून एकदा सफरचंद एक खाल्लं तरी आपण थोडं म्हणजे आपल्या जेवण म्हणतो तर जेवण जेवणाकडे कमी लक्ष जात किंवा जेवण आपल्याला थोडं कमी जात जास्त. आपण जे रोज जास्त किंवा आपल्या व कसेतरी असते ना. कि त्यांना जेवण नाही जेवायचं जास्त किंवा जेवायच नाही जेवायची इच्छा नाहीये तर आपण एक एक सपचंद जरी खाल्ल तर आपल पोट पूर्ण भरलेल होत आणि त्यात त्यात कॅलरीज पण कमी असतात. पण पोषक ते जास्त असतात आणि ते कुठल्याही आजारणांना लवकर म्हणजे बॅक्टेरिया मारण्याचे काम करतात म्हणजे आपण ज्या वेळे फळ सेवन करतो त्यावेळे आपण पोटात जे बॅक्टेरिया ते निर्माण होतात. त ते फळ खाल त्यामुळे नष्ट होऊन जातात.
हो ते फळे देखील खाताना आपण स्वचछ धुतली पाहिजे तसेच निरोगी जीवन जीवसाठी हा निरोगी जीवन जीवसाठी पौष्टिक अन्न खाणे तसेच स्वच्छ आणि ताजे अन्न खाणे तसेच योग्य आहार घेणे देखील बर म्हणजे योग्य आहे.
हो ओके ओके हा ओके थँक्यू हा हा हा तुमस ह ओके ओके हा. बाय हा.